हॅलो!
हॅलो! मी म्हटलं कुठे गेला झाले मम्मी चे कामं तुझ्या? आं आवाज काऊन असा येत आहे. आवाज काऊन असा येतोय? असा वेगळाच कसा तरी. असं म्हणजे अम हा म्हणजे असा तो रोबोट वगैरे बोलते बघ.
हा हा हा वॉइस चेंज केल्यासारखं.
हो हो असं काऊून येतय, हो ते बघ. बाईचा बाईस आवाज आल्यासारखा.
आता.
आताही तसाच येत आहे.
पहिल्यांदा दोन वेगळे आले आणि आता वेगळेंच येत आहेत नाई
आ आता येत आहे.
माझा येतय का? हो आता थोडसा किंचित बराबर आला.
हम्म नाही तुमचं तर तसच येत आहे.
हो का.
आता येत आहे बरोबर.
हो हो आता येत आहे थोडा, हो हो आता येत आहे. तरी पण व्हाईस चेज झालाय वेगळा येतंय थोडा. हो ना असं वाटतंय का अस बोलतच नाही तुम्ही दुसराच बोलत आहे ह. असं आहे, स्वांतिकला आता नवीन सायकल मिळे नाही.
दोन आण हो मिळालीस त्याला.
हो का. मग अभ्यास. झालं. कसे गेले पेपर अ
पेपर व्हरेजच गेले व्हरेजच गेले.
हो का.
हो.
ह ती पहाडाच्या घरची होती वाटतेणारे.
नाही नव्हती नव्हती वाटत.
हो का हो मोठी मोठी.
ते माझ्यापेक्षा मोठे हाय वाटते, म्हणजे हो माझ्यापेक्षा वरच्या वर्गावर वाटते.
अच्छा म्हणजे फस्ट इयर सेकंड इयरला आहे.
हो हो
हो का
ते साहिल वगैरे सोबत होती वाटत.
मग बारावीला आपल्या त्या एरियामधून कोण होता?
आपल्या त्या एरिया मधून बारावीला वैभव नंदन वार माहित आहे का?
वैभव नंदनवार.
त्या साईल वगैरे सोबतच राहते तो.
हो का?
हा तो होता.
हम्म.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
असा आहे आता झालेत दहावीचे पेपर हाय ना.
हो दहावीचे झाले.
दहावीचे ही झाले, बारावीचे ही झाले आता फक्त रिझल्टची वाट. .
हम्म.
असा आहे सुबीत झो हा सांतिक झोपला?
सांंतिक मी इकडं अंदरच्या खोलीत आहो मला माहितच नाही तिकडे काय सुरू आहे.
अच्छा हा हा का चालू आहे ना का नाही तर काही माहित नाही हाय ना?
हम्म.
कशी आहे तुझ्या काकाची वगैरे तब्येत?
चांगलीच आहे झोपूून आहेत आता.
ह हा हो दुपारचा टाइम आता उन्हाळा ही लागला ना. नाही तरी आपल्या घराकडे तिकडी थोडा थंडावाच असतो.
हो इकडे थंडा ढिगाडच आहे ना बरेच दिवस झाले.
हो दोन तीन दिवस झाले हो दोन तीन दिवस झाले ढागाळ-ढगाळ तच येत आहे वादळ, वारे आणि इकडे शेगाव शेगावकडे तिकडे ते पाऊस ही पडला म्हणते.
हो इजा वगैरे होतात तिकडं.
हो. हा पाऊसही येणार आहे आज चांगला खूपच वादळ वाऱ्यासह येते पाऊस. खा हा आहे ना अवकाळी पाऊस. आहे तिकडेच आली होती.
म मामाजी पण आल्यात इकडचं.
हो ते तर येतच राहतात.
हम्म.